हो
हलो बोल की येतो म हो येतो बोल
हा बोला?
हम्म काय म्हणतीयस मग कशी आहेस प्रणाली तू. मी पण छान.
हां हां. ह
मग काय मी अ काय विशेष? तुझे काय छंद आहेत?
आ जय.
हम्म. तुला काय करायला आवडतं?
मला हे आपल्या आंबोळ्या करायला आवडतात खूप.
होय का अरे वा वा वा.
हां हम्. आवड आहे आंबोळींची.
हम्म हम् आणि असं वेगळं काय?
पावभाजी करते.
अरे वा म्हणजे तुला थोडक्यात स्वयपाक करण्यामध्ये इंटरेस्ट आहे वाटतं.
कर हाय इंटरेस्ट पण कस कॉलेजला है ना त्यामुळं नाही करता येत मला एवढं पण
हम्म नही कधीतरी करायचा. ता गरजच नाही म्हणां पण. आवड असल म्हणजे नंतर पण करता येतं ना वेगवेगळे आता तर कसं असतं युट्यूबर भरपूर रेसिपी मिळतात छान छान.
त्यात बारावी असल्यामुळं नाही करता येत ना बाहेरच असत त्या मुळ
हम्म, हम्म, हम्म. तेच ना अभ्यास पण केला पाहिजेच.
सगळंच करता आलं पाहिजे होय ते मात्र हाय कि.
आणि मग असं कुकिंग सोडून दुस सर अजून. काय आवडत का?
दुसरं काय आता पोहायला आवडत.
अरे वा, जातीस का नाही म या उन्हाळ्यात गेली होती का नाही?
नाय. हे, हे.
हम् वेकेशल असतील ना तुमचे?
नाय नाय.
हम्म पण छान पोहायला येतय बरं. हम मला चित्र काढायला आवडतात बघ. मी ड्रॉइंग काढते स्केचेस काढते
आमचा हातच वळत नाही ते ड्रॉईंग सुडून कुछ भी करते
ते म्हणून नाहीतर आधी खूप काढायचे
ह
हिरो हिरोईन्स काढलेले आहेत परत अजून बरेच कार्टून कॅरेक्टर पण काढून झालेले आहेत
हो काय भारच हम् हम्म
आणि आताच असं वाटतं की वेळ मिळायला पाहिजे आताच असं वाटत वेळ मिळायला पाहिजे म्हणजे ब
हो
हम्म
त मला बाळ किती ते
मला दोन मुलं आहेत एक मोठा आहे तो सातवीला आणि छोटसा आहे तो पहिली ते
हम्म हम्म
हम् त्यामुळेच तर मला वेळच मिळत नाही माझा छंद बिंदू काही ह ते
हो ते वा
शाळेतच गेली दोघ जण आता चार वाजेपर्यंत येतात ते
हो चार नंतर आणि स्वयंपाक त्यांचं बघा सगळं हे होते नंतर वेळ होत अ आणि पोरं कशी बारकी असली ते मम्मी मला आल्यावर खाय खाय का ख ते एकस
तोच तर प्रश्नच असतो छोट छोट्या तुला जर एखादं माहितलं असेल तर तुला कुकिंग मधे खूप आवडत तर अशी छोटनाव
हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हता रेंज गेली हॅलो हॅलो